हा आवाज येतोय का?
हा याले याले जर खर खरलाच आवाज यायले.
आता-
हा याले आले तर बाहेरच जास्त आले आवाज.
हा जरा आम्ही मेन रोडवर राहतो त्यामुळे थोडा सा येणारच.
हा हा ह ह...
हा पूर्ण शांतता पॉसिबल नाहीये ना मेन ररोडच्या शेजारीच आहे.
हा चहा ते झालं
हो हो चहाचीच वेळ ही आपली नेहमीची
बर वाट ना काय.
हो जरा एन्वयरमेंट चेंजेस मुळ
हा हा हम्म हम्म हम्म आणि का सगळं बराय सगळे घरातले
आता एकामागून एक नंबर लागतील बघा एक आजारी पडलं की सगळे सगळे आज. आजारी पडतात ना. ह त्याच्यामुळं व्हायरल झाले हो ते कस. झालं चार दिवस ऊन आणि चार दिवस पाऊस पडला बारीक उगी् आणि आता वातावरण पण चेंज होणार ना आ पावसाळा लागणार
होय
ह् त्याच्यामु मग ते जरा त्या
होय होय कणकण येतेच होय आता पावसाचा आणि चालूच होते हम्
होय पावसाचा आणि चालू च हे होय लगेच त्याला काय मार नाही दवाखाने बंद करायची गोष्ट आहे.
होय त्यांच ना चालायला पाहिजे केळ डॉक्टरांचं
च चालते नसल तरी किती करडो मध्ये जनता आहे. कोण न कोण तर आजारी पडणारच आहे रोज. एक वेळ ते बाकी. बाकीचे डॉक्टरांच्या दवाखाने बंद पडत पण हे नाहीत बंद पडणार. एक माणूस.. आला म्हणलं की पुढचे महिनाभर सगळेजण आठ आठ दिवसाच्या बाहेरने येतात बघा. नाहीय पण होऊ दे. एवढं लगेच एकाला सर्दी झाली कि ताप झाला की. हा किती, पण काळजी घ्या आठ दहा दिवसान तरी दुसऱ्याला होतय. नाहीतर काय तसच झालंय आमचं आणि आणि नेमक शाळा चालू व्हायच्या वेळेत झाले बघा.
हा मुलं.
नाही आम्ही शिक्षक आहे.
शिक्षिका हायवे
हो होय, छोडे बच्चे-बिच्चे असतात की.
हा होय,
त्यामुळे दोन दिवस शाळेला पण दांडी मारलीय शाळेला पण
हा होय! होय-होय लहान मुलांना लगेच येवतंही.
ह होय त्याच्यामुळे दोन दिवस जरा सुट्टी पण घेतल्या. जास्त वेळ नसतय आमचं काही सोडा पण तरी. तुम्ही काय तुमचं काय असतं प्रोफेशन.
मी घरीच असते सांडगं हे ते करते.
अच्छा तुम्ही बिझनेस वुमन आहे म्हणजे. हो म्हणजे काय आता ह्याला तर तुम्ही जे करताय त्याला म प्रचंड मागणी उन्हाळ्यात, मग उन्हाळा नसला तरी इतर दिवशी सुद्धाआ काही ना काहीतरी असतच हे बनवून द्या ते बनवून द्या. हो दिवाळीचा सीझन असतो आता सगळीकडे सगळं करतेत ओ त्याच्यामुळे दिवाळी आहे गणपती आहे. उन्हाळ्याचा आहे, आणि कुठला सण आला, हे आहे ते आहे. बघ काय तुम्ही डिमांडेबल आहे काय पण म्हणा. काळात. म्हणजे काय म्हणजे आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांच्यासाठी तर प्रचंड.
हा होय.
वेळ मिळत नाही करायला बाकीच काय म्हणल्यावरती मग ह आणि विकत घेण्यापेक्षा अस. तुमच्यासारखे घरगुती जे करून देणारे असतात जरा विश्वासानं ते जरा व्यवस्थित
होय आमचं असं झालंय एकमेकांचं बघून बघून आलेत गिरायक.
होय-होय चांगलं करून दिलं की गिरायक येतचं ओ.
होय.
त्याला चव पण असते व्यवस्थित करून दिलं की मग झालं कि एकाला करून दिले की चार जण येत.
होय! होय-होय आता दुसरीकडे करून घेऊन आमचं. टेस्टला बघितलं अर्ध मग ते त्याचं बघून आमचं बघून आमचंच घेतली तेनी. अस केलेत, डिस्कोच करून द्या, लांबडं थांड गं कवाळूचं. परत., हेज अ. शाबू आणि बटाटाचं. शाबूचं होय-होय बनवते सगळं. कोण काय सांगतील ते करायचं..
अच्छा! अच्छा-अच्छा सगळ्यात जास्त काय कशाची मागणी असते ओ?
आमची तर सांडग्याच डिस्को असते ते बघितला तुम्ही. म्हणजे लहान मुलं खातात बघा. ते अ एक दोन तीन रुपयला पॅकेटमध्येध्ये असते बघा ते. चकली सारखं.
हा.. हा.. हा.. हा.. हा आमच्या इकडं त्याला काय म्हणते माहिते. आ आता माझा पण शब्द नाही तोंडात. गेला बघा. रोज आणते ते तसल पोरं.
हा हा तसल असत ते. मग ते घर तेचं मागणी जा
चिली मिली. चिली मिली म्हणत्यात बघा. चिल मिली चिली मिली. आमचे हा तस हा त्याला पण चिलीमीलीचं म्हणत्यात. आणि नुसत्या कांड्या असतात तर त्याला पण चिली मिलीच म्हणतात. आणत्यात पोरं. हो छान लागतय खरं ते.
त्याच्याच मागणी आहे जास्त. ते लाडू ते करून दिलं.
होय. हा हा हा हा बरय की. तुम्ही हे कधी शिकलाय म्हणजे पहिल्यापासून येते का म्हणजे असं
नाही इथं आल्यापासन म्हणजे येतय सगळं म सासूबाई करतात. म्हणून ते सगळ करतोय इथ येऊन.
हा हा हा हा हा हा बराय की म्हणजे सासूबाईंची कला तुम्ही बरय चांगलंय उलट घरच्या घरी आपलं सगळं घरबीर बघून निवांत आपलं पाहिजे त्यावेळे वेळेत
होय.
हॊय. मग काय तर, उगच फिरायला नको.
होय होय. आपलं-आपलं हे करायचं हे होतयं.
हो आणि कुणाच्यात सारखं बोलवाय जावं आहे. करायच व असलं बि काय नाही हो आपलं आपलं सगळं मिळून
होय. आपल तस हे केलं. आणि वेळ पण जाते आपल्या आपल्या हच्यातच. ईथं बस तिथ बस काय नकोच ते. होय होय वेळ कस जात ते कळत नाही. आपल्या आपल्यात असलेलं बरं पडते ए उगंच.
होय कामात असली कनि निवांत असत व माणूस. उगच ह्याच्या घरात गप्पा मारत त्यांच्या घरात गप्पा मार. त्यांच्यापेक्षा आपलं काम केलं त्याचे चार पैसे पण मिळवले घर पण होतोय. न सगळंच होतय.
हा मॅडम आता हे कट करते मी फोन. आणि म्हणजे म मिनिट नाही अ म्हणजे माझ मिनिट कमी झालेत. कमी आहेत. मग ते सहा सात मिनटच बोला म्हटलेत. त्या ताई
नाही नाही दहा मिनटं बोलायचंय आहे. ते हे होत नाही हो.
होय करतेय माझं मिनिट कमी आहेत हो माझ होत्याल आता माझ पंचवीस झाल्यात माझ कॉल.
होय मग पण माझा सबमिट व्हायचा नाही की. बर बर ठीक आहे चालेल.
हा मग तुम्ही करा आता. मग आणि मी नंतर करते.
ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल. करते मी लगेच ह. हो हो ठीक आहे.